हम्म निशूचा काय फोन
मघाशी संतोष आला होता वाटतं
कुठे
कितीच बदलापूरला
म घरी आल नाही
बाय
हा
रूमचं काय ते अग्रीमेंट करायला आलेलं वाटतं
आता मग घराकडं कस आला नाही
भाड्यानी द्यायला नाही आला
एक एकटा चालेला काय मग
हम् एकटा आलेला.
मग कसं काय घराकडे आला नाही म्हणून म्हणालोय. कशाला म्हटलं नसेल
अग्रीमेंट झालं गेला असेल.
सारखं सारखं कशाला ताप देऊ म्हटलं नसेल.
हा
कशाला उगाच म्हणून सारखं जायचं असं म्हणणार.
नाही ते अग्र्रीमेंट करायला आलेला भाड्या निघून दिली म्हणून.
मग त्या दिवशी वास्तू कोण कोण आलेल पूजेला? पूजा झाली.
झाले की.
पूजेला कोण कोण आलेला मग?
आलेली की तिची सासू, नणंद नंदेचा नवरा, मुलगी, मुलगा. गावच्या नंदेचा नाव. ह मुलगा
गावची पण आली इथं?
ह गावची ननंद नंदेणा मुलगा. गावची ननंदीचा मुलगा आहे इथं हाय वाटत. हा तिची नणंद तेन तिथेच हायत की डोंबिवलीला. अ सासूची भाऊ सासूचा पण भाऊ इ इथच आहे भाऊज इथंच आहे बहीण इथेच होती वाटत.
हम हम हम काय हायत वाटतं? हम हम
हा मिरा रोड डोंबिवली पनवेल
हम्म सगळी इथच हायत होय?
हम डोंबिव
हा
तिच्या सासूला साडी तिला साडी.
हम्म
संतोष ला शर्ट पीस पॅंट पीस.
हम्म
असं बसून आहेर केला आणि आलो.
तिघांणी पण नेहिलेली शी तिघाणला पण.
हा
दुसरं काय घेतलं
मी नाही काय घेतलं. अक्काणे घेतले होते ते काचेचे भरण्या घेतले होते तिने. काचेच आणि स्टीलचं ते थोडस मध्ये दिसत ना काच आणि कडीने स्टीलच्या भरण्या त्या.
हम्म हम्म
त्या चार की पाच डब्बे घेतली वाटते तिने.
हम्म
ते तिने दिले अक्काने.
मायाला दिली नव्हती व्हय तिनं.
तिन ब्लाऊज पीस, नारळ. कोठी बघी
नही हीन आयार दिले नव्हत काय म्हंटलं मनीषानं? दिलंय नव्ह तिघांना पण.
हा.
पिंकीन पण तिन पण
हा. काय सासू आहे सासूला सोडून तिला देणार कसं एकटीला?
होय ते आणि अवघड होतंय.
हा. आणि त्याच्यात मी तर आधीच देनार होते खर
हम्.
बेबीन फोन करून अक्काला म्हटलेलं.
हम्म.
मी देतो पैसे पण सासूला तेवढं
हम्म.
तिला केलाव तिला नाही कस वाटल? म्हणून
होय.
म्हटल तिला पैसे द्यायला काय आम्हाला देता येत नाही काय म्हटल.
हम्म.
एक साडी द्यायला काय आता तस तो फुला एक देणारच.
होय.
ह त-तस त्याच्यात एक साडी तुला पण देतायेते. हो मुदील ते म्हणून सांगून गेली जास्त ब सारखं म्हणत हो ते माझी पण पूजा आहे सव्वीस ला या म्हणून फोन कर तो फोन नंबर द्या म्हणली म्हटलं हाय मिस्टरांनकड घ्या म्हटलं. नाही या सगळी या. आणि मी पाठवतो ऍड्रेस पाठवतो. फोन करतो आणि या म्हणून.
हम्म.
ठीक आहे म्हटल बघूया आजून लई लांब हाय की. पंधरा ऑगस्ट ला काय कधी हाय?
पंधरा ऑगस्ट ला नाही.
हा.
म्हणजे तिनं पण खोली घेतली काय?
हां.
तीन पण खोली घेतली हं हं हं.
हा तिन तिथेच घेतली डोंबिवलीला तिच्या दिराची रूम हाय त्याच बिल्डिंगमध्ये घेतलीया.
हम्म, हम्म. कुणाच्या निशीच्या दिराची?
हा. त्याच्यामुळे तिने पूजा काय घातली नाही अशीच जाऊन राहती ती वास गणेश पूजा करून वाटत राहत आहे. नाही तर सत्यनारायणची पुजा. हा म सत्यनारायणची पूजा घालणारेये. तेव्हा या सगळ्यांनी म्हणून सांगून गेल्या.
म फार्म हऊस ला घेऊन गेलेले शिकाय त्या लोकांना
ह म ते टॅम्पोचं करून आले होते ना.
हौदा टेम्पो भरुन.
फार्म हाऊस ला गेले फार्म हाऊस वरनं का कणिस सा पाणी नाष्टा कायतरी दिला वाटते पोहे बिये मगं तिथून धबधब्याला जाऊया म्हणून धनगर धबधब्याला गेले.
तो कुठं आला धनगर धबधबा?
तिथेच आहे अक्काच्या तिथे पुढे ते आ कुठला एक्सप्रेस हायवे बनलाय कि तो आता टनल पनवेल इकडे.
तिकड आहे.
हां आठ पदरी रोड झालाय ना तो हायवे आठ पदरीं.
हम्म म सगळी गेलेलीशी.
हां आम्ही गाडी वरून गेलेलो हां. त्या टॅम्पोतन म ते सगळे गेलेले आक्का बबली टॅम्पोतन गेलेले. काही नाई मी अद्वैत. ह्याच्यातून
भाऊजी तीन बी गेले नी.
हा ते भाऊजी गेले नव्हते ते गेले होते.
मनिषाच्या
गेलो नाई ते ना. पाणी पाऊस त्या दिवशी भरपूर होता ना आय थिंक आम्हीच होतो ति पोरग होते. त्या पोरांनी खेकडी पकडली तिथून. जाता
त्यास म्हटल आवडलं असाल त्या लोकांनला बी.
हां आवरलं? म सांगून गेली भात लावायला बोलवाया येतो म्हणून.
निशे ची सासू काम करते की बोलवायचं की. निशाची सासू शेतातलं काम केलेलेय कि ते करते की.
ते आधीच म्हणतेय तिची तब्येत ठीक नाय. असं होतंय तसं होतंय गेला टाईमाला बी म्हणत होती.
काय होतेय?
तब्येत ठीक नव्हती लय आजारी होती, चक्कर येऊन पडली होती, बेशुद्ध पडली होती दोन तीन दिवस शुध नव्हती अशी नाई म्हणतं.
तव्हा आजार होता तिला आजारी होती ती. जाती की शेतातल रोजगार ते थोडे खड्डे तन काढते नी.
काय माहिती म आता बघू अजून भात तर आलं नाही लावायला अजून छोटच आहे.
हम्म.
थोडं मोठ तरी व्हायला पाहिजे ना ते जमनीत घालायाल. नाय वाढलंय रोग पडलाय थोडासा.
मग टॉनिक मारायचं होतं की मारले नी काय नाई?
मारलंय.
म टॉनिक हम्म.
मारलंय आता जरा जरा हिरवं दिसतंय ते अस पिवळं पडलय ना.
काय बोलत होती? ट्रॅक्टर भेटलं नव्हतं म्हणून हे केलं नी रोपा केल्या नाहीत म्हणून सांगत होते ते.
ना नंतर भेटत का ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्याच दिवशी.
भेटलं का टॅक्टर म ते म्हणून तरी, मा हे केलं पुढं ढकललं म्हणून सांगत होती की काल. काल काय परवा कालच की फोन केलेला होता.
ना आत्ता चिखल करायला टॅक्टर? आता नाही अजून नाही अजून. अजून भात छोटा आहे की भात मोठे मोठा आहे एवढं
म्हणजे भात वाढल्यावरती हे करणार र
हम् चिककल लई होतो ना मग ते खाली ते अ भात लावायला मग ते भात कमी हे पडतं ना उंचीला
हम्म हो जरा लांब व्हायला पाहिजे मग ते एक एक आठवड्यात मी एक आठवड्यात होतेय ते
हा हम् माणसं जास्त असली तर होते त्यांना माणसं जास्त असली तर होन हा वाढेल की
ते काय म्हटलं
वाढल का हम्म
हम् हम् तेश म्हटलं एका आठवड्यात वाढत वाढते तर मगं पुढच्या आठवड्यात करायचं. तरर शनिवार रविवार नाही हो ना मंगळवारपर्यंत काय नाही नंतर हेि भेटले असते एवढे ही लोक एवढी
आता शनिवार रविवार असल तर इकडची लोकं भेटणार
तिकडचे कोण आता तुम्हीच की आता कायश आहे ती आता ही लोकं तर काय नाही वाटते कुठं जाणार आहेत ना पिंकूजी
हम्म ते बाब्याला भेटायला
मग
हम्म मग ते असून बी त्यांना कुठे येतंय काय
मा नाही काय मग मधी भाव जे म असतातच त बाकीचे लोकं कुठले मग शनिवार्यवार भेटतात
हेच की निश्चिंची जर आली तर
ठीकय तिची जाऊते ना असं पण येऊ शकतात काी आता मुलं मोठी आहेत ती त्यांना काय मिशूचा काय ती जाऊन नन
कामाला जाणाऱ्यांचे डबे असतात परग ती जेवण पण खानावळी पण वाढते वाटतं
कोण
जननंदीची
विशेषनानांद दोघ पन
दोघिन एक्ट जोस्त ेतलला हा
तिथे एकटीच असते बाय
हा
हम्म हम् हम्
इे एकटी असते एकटी गावाला असती वाटते तिचा मुलगा तिच्याकडे असतो त्या आनंदीकडे
हा तिचां मुलगा जेवायला असेल जेवायला की कामाला असेल मग तिथं
कामाला पण जातंय मग राायला तिच्या इथेच आहे मग तिथूनच डबा बिबा घेऊन जात
हम्म मग ते सगळेच गेलेले असे धबधब्याला
हा
हम्म
पाऊसले होत त्या त्या दिशी पाणी जास्त होतं
हम मग पार्टी नव्हती त्यांच्या इथं मग थांबली दिवसभर थांबली फक्त
ह पाच वाजेपर्यंत थांबले नंतर पाच तिला मग आले इकड घरी येऊन इथून मग जेवण नेलं नव्ह त्या लोकांनी
जेवण इथेच ठेवून गेले होते जाऊन येऊया म्हणून मी म्हटलं तर जेऊन तरी जावा. नाही तर जेवण तर घेऊन जायचं होत नाही जेवण जाताव जेवण जाताव म्हणले. आमच्या इथ नाय.
तुमच्या इथे
निशीेच्या इथच वस्ती राहिल्या हम. म ते कविताताई कडून जेवण मागवून घेतलेलं ना बनवून घेतलेलं जेवण
हा हा हा ती एक बरी झाली. तिलाही बरं झालं तिला पण काम भेटलं.
हा आता तिला किती जणांचं दिलं की? त्या दसग भाऊजाच्या व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली. बघत नंतर या. अ व्हेज बिर्याणी पाच किलोची ऑर्डर दिलेली पुजे दिवशी
हम्म.